हा काय चालंय.
काय नय निवांत हाय
जेवणं तेन झालं.
हा झार झार कसं काय लागलं.
हा हा हा. लागला कसं काय? काय माहिती? माझ्या हेच्यावरन लागना झालाय, तुमच्या हेच्यावरन लागाय लागलाय, हम्म पाऊस काय म्हणतोय?
हवात हवा सुटले फक्त, आता आलाय म्हणतेत. कोकणात मान
हां.
हम् आता बघु दोन दिवस सांगितलाय काय? आमच्या इकडे पण चार पाच दिवस अमच्याकड येणार म मुंबई.
होय, असं असतय व्हय.
ह व्होय.
म्हणजे ठरलंय कुठं न कुठ प्रवास? करायच ते, असं म्हणतात बा. अधिक महिन्यात जरा पाऊस वेळानच असतोय म्हणतात.
थोड म्हणजे अ कमी पण असतो आणि उशीरा येतोय.
उशीरा हा हा आणि आस आस. पण म्हणतात की, जांभळाचा सडा लई पडला कणी, एखाद्या वर्षी त्या वर्षी जरा दुष्काळ असतोय, म्हणतात किंवा जरा अस पावसाच हे असतय म्हणत्यात.
हा खराहाय ते खरा आहे.
हम्म ते सारखं त अ आई पण म्हणत होती ना हे सकाळी तेच सांगत होती , आणि काय मग जेऊन खाऊन फिरायलाय काय.
मग जेवण झाला का नाही.
जेवलोय आम्ही पण जेवून बसलोय निवांत बाळाला घ्यायला ते मग बाहेर फिरायला जाऊ व्हय आ
नाही नाही चक्कर मारून आलो की त्याला, काय मारली, दोन माझा स्प्राईट एक थम्सअप- - आईला
मला वाटलं बाळा
नाही नाही नाही त्याला नाही आणि म्हणलं जरा जाऊन येऊ. क हं लई वांड झालाय आता ते
कसलं ओरडतय. फोन तेन केल सगळ तिचाच आवाज येत असतोय. कुठल्या तरी निमित्तानं त्यानमित त्यांना का होईना फोन लावायची वेळ आली.
मग काय तर
तेच की काहीतरी कामा असल माणूस कशासाठी काय करू शकतय काय सांगता, येत नाही आजकाल माणसच, हम.
ग्रुप वर वाच. लेलो मी मला आल. नाही असं म्हणजे चर्चा चालू आहे हो. आता म्हणलो कुठलं माणसं कशी कशी म्हणजे कुणावर कशी वेळे काय सांगता. नाही असू दे हा. त बच क आजकाल व कुणाला वेळ नव्हता. आताण मला कॉल करा मला कॉल करा का का आहे मग नाही पण असं म्हणजे कुणाला सेटस बघा वेळ नाही्.
आणि आता अनोळकी मंतसंघ बोयचो.
हा ह तुम्हाला वेळ आहे का मला फोन करता का. हम् म काय त
जरा वेगवेगळी माहिती पण मिळते. सगळ्यांच्याकडन आपल्या आपल्या ह्याच्यातलं सगज सांग. त्यात नाही.
हा.
आता परवा आमच्या इथं कोल्हापुरात कसलं भारी ते महालक्ष्मीचं ते सोन्याच कळस बसवला.
होय होय हा हा हा.
अडीच क किती दीड किलो च दीड किलोचा कळस अडीच कोटी रुपय. पयांचा मग, आजकाल माणसं तशी राहल्यात ते सांगा, आपल्याला करतात अ तोळाभरात आणि देवाला कुठेतरी पावलीभर घालतात. देवाला तोळाभर घालून आप आपल्याला पावलीभर करणारा माणूस तो.
हम्म हा.
मग, तशी माणसं बघायलाच मिळत नाहीत आओ.
हे माणसं कमी असतात अ दहात न एखादा.
हा. असं धार्मिक कोण एवढं करायला बघत नाही, आज काल करायला बघत नाही, आधी लोकं होती
आधी होती.
अन परवा पण बातम्यांना सांगलति की, हा.
नाय का झालेले, त्या पंढरपूरला एका बाईने हम्म, शेती ऐकून काय तरी केलेलं. सोनच केलंत की.
हा.
पंढरपुरच्या विठ्ठलरुकमाईला
हा तेच कि, तेच सांगाल तुम्हाला मि होय.
अरे आमच्या इथलीच हाय की, म्हंजे बेंबळी आमच्या गावाजवळचीच हाय की
होय. खर ती कामाला जात होती. ती न धून भांड्याला. ते मुलाखतीत सांगत होत. धून भांड्याचं काम करून मी विट ट्ठलासाठी
तिला कोण न त ती पण ते अ शेती होती ना, भरपूर अशी. आणि तिला वारिस नव्हत. तिने शेत ईकलं आणि म्हणली मला काय करायचे इस्टेटिला? आणि तीनं ईकून ते इटल रुकमाईला ते अस ते मंगळसूत्र आणि ती काही दुसरं काहीतरी केलं तिला.
होय होय, दोन काहीतरी वस्तू केलेल्या, आठ लाख रुपयाच्या काहीतरी अशा काहीतरी होतं. खरं उलट कोण नसणार तर लय वि चार करतात. आपल्याकडे एवढा पैसा ठेवला तर आप आपल्याला बघतील. पुढं कोणतरी कुणाला तरी देऊन आपलं म्हातार या येईल असं विचार करते ना, आणि ह्यांचं तसं नाही त्या बाईचं वि चार ऐकल्यावर माझ्या डोक्याला हातच लावला, मी म्हटलं पोरं बाळा असले तर लोकं म्हणतात, कोण बघणार म्हातारपणी आपल्याकडे चार पैसे न को काय, हिला तर कोण नाही तरी सुद्धा ही विचार केले नाही.
हम्म, हितं एखादं आपलं कोण नसलं तर माझ्या बहिणी तर माझ्या भावाचा त्रास आहे इचार करणारे माणसं आहेत. पण तसं तुझे हा
आन किती जरी माणसाला मिळालं तरी कुठं तरी, सांगायलोय काय, किलोभर मिळालं तर एक गुंज भर देवाला घालणारी आहेत.
घाई घाई त होय होय
इकड येवड करूया तिकडं दानधर्म जाऊ दे काय आपण त्याच्यामुळे तर सगळं हाय अस विचा विचार करू करत नाही.
नाही नाही.
प्रॉपर्टी म तिथं घेऊया तिथे घेतल्या तिथं घेऊया असं म्हणसाला हाव. संपतच नाही. मग. युध इत की आपल्याकडे पण चार पैसे आपल्याला बघा वाटतय काय जाऊन त्यातल निम् देवाला खर्च निम्म ठेवूया नाही नाही आपल्याला कमी पडते अस वाटतं.
हम्म
तेच की,
हम् देवाकडे कशासाठी जातेत- स्वार्थासाठी.
होयच की- अहो तसं मनाली गेलं तर सगळं स्वार्थम्हणजे पूर्ण स्वार्थानेच भरले की आता बघा मुलगी झाली तर काय म्हणतात मुलगाझाला असता तर बर झाल असतं तेवढेच आधार नाही असं म ते पण स्वार्थासाठीच. हा बायकोला वाटते. हा नवरा व्यवस रायला, तर कुठेतरी घर व्यवस्थित चालेल, पुढच सगळं चांगलं होईल. म्हणजे काय एकंदरीत तो सगळा भार उचलतोय म्हणून. त्यांना चांगलं राहायला पाहिजे. तो काहीच काम करणारा नसला तर बायकोला सुद्धा त्याची गरज नसत्या. मग तेच पूर्ण जग तसं डीप एकमेकांच्या वर, आई आपल्याला हातभार लावली तर मुलांना वाटते आई असते तर बरं झालं असत. मुलं तर त्यांच्या जीवावर सोडून गेलो असतो. आस. म्हणजे एक सगळं अ.. स्वार्थातच हे आहे हो. हा पूर्णच. आपल्याकडनं पण नकळत स्वार्थी पणाच घडत असतोय. ते आपल्या लवकर कळून येत नाही. हम्म काय आईचं आणि, मुलाचं पण रिलेशन स्वार्थासाठी. नवराबायको पण स्वार्थासाठी हा. आणि मुलं जरी जन्माला घातली, ती पण स्वार्थासाठीच. आपल्याला जरा बघतील पुढे जाऊन.
आता हितून हितून पुढे तर मी जास्त देत. महागडच आतापर्यंत जरी हायत, थोडे आहे माणूस की माया माय.
हा. काय खरं नाही, खरं हाय हे
हा.
आता ती एक मैत्रीण तर सांगत होती. मुंबईमध्ये तर घर भांड्याने घेतली किंवा, घर कुणाला भाड्यानं दिली. तर परस्पर नावं लावून घेतात.
होय होय होय हाय इथंच. चालूच आय. कस आहे लोक आता हाय अ.. हाय वर्ष, पोरीस सा सहा महिने जातचं नाही. मग ती लाईट बिल. ते भरणं, मग री भाडेपट्टा जास्त, तवा.
हा.
कुठेतरी ह्यांना काहीतरी स्कीम घ्यायचा, गं गॅस घ्यायचां असं ते भाडे पट्टाचं ह्यांच्या मालकाच. लाईट बील देणार, आणि ती बरोबर नाव लागत चलते असंच, मालकाने ह्याला सपोर्ट दिला अस. हे, हेच हिशोबन आता माझा पेन कार्डला तिकडला पत्ता आहे. पुण्याचच पत्ताय हा. घेतला होता मी लाईट बिल. लाईट बिलावर, अ- पॅन कार्ड. काढलेल माझ. ते हा.
चालतय ना तस-
चालतंय ना त्याला?
आया- कोण पडलं? एक मिनटं हं. पोरं खेळायला लागल्यात. कोणतरी पडलं बहुतेक.
होय.
का ह. खेळायला लागल्या खाली- मला पण जरा सुकवायला लावाय- म्हणून मी-
हम्म हम्म.
ओरडालेत. ह. खालचे. काय पोरं खेळायचं काय म्हणला?
टायमिंग
हम्म एक मिनिट राहिलाय घ्या.
होय. हम्म. नाही नाही मला ते ही जायचं असेल नाही ना तसं? हा
खाली म्हणजे हिथं हाय. एका कोपऱ्यावर रस्त्याच्या हिथं.
शाळेत गेलती आज?
आज गेलेली, काल गेलती, आज गेलती आता काय नाही आता शाळेला. ती शाळंला जायला लागलिया म्हणून मी निेवांत. खरं घरातली कामं उरूपर्यंत म्हणजे भूत येतंय माझं. कामा आवरली की नै आलेल्या हे मम्मे हे मम्मे मम्मे
हम्म नाही पण आता आवड आहे तिला म्हणजे पहिलं पहिलं नव्हतं तिला आवडायचं ना आता आवडाय
आत्ता लै आवडत्या मग अभ्यास तर केवढं तुम्हाला सांगितलं का मी तिला मार्क चौऱ्यान्न टक्के पडलेत? चौऱ्यान्न टक्के
वीस हजार रुपये गेले. होय हजार रुपयांची गाडी घेतलेली. म म्हणलं घील आ दोघी रिझल्ट सांगाय ना मला श्रावणीचाबी नाई अन ही बी
श्रावणीचं काय श्रावणीने सांगितलेच नाही ला तेवढं चौऱ्याण्णव टक्के पडलेत.
मी म्हणलेलं तिजा बी नाई म्हला सांगितलं चौऱ्यांनव टक्के पडलेत व्हय?
हां हिला हं थांबा कॉल कर तुम्ही कॉल करा कट.
चालतं चालतं झाला का ही गाडी मला द्या.